हा आवाज येत आहे काय
हा येतोय मला तुम्हाला येतोय?
हा येतोय तू बोला
हा.
काय करायला आहे.
काय नाय बसले होते
जेव हा झालं तुमचं
हो झाला पाऊस हो पाऊस पाऊस आता येऊन जाऊनय पूर्ण म्हणजे असं. एकसारखा नाही आहे. येऊन जाऊन
हम् हम् नाही इकडे नाही आहे, सकाळी होतं आता नाही.
हा. काय माहित मध्ये मध्यंतरी किती पाऊस लागला सगळं म्हणजे पूर्ण पाणी भरलं होतं आमच्या पूर्ण, म्हणजे हा पूर्ण कमरे एवढं पाणी होतं.
हां.
घरातून बाहेर पड दोन, तीन दिवस तरी अ मिस्टर वगैरे कामाला पण नाही गेले.
एवढं पाणी बाहेरच पडेल ट्रेन ट्रेन वगैरे सगळ्या पॅक झाल्या होत्या एवढा पाऊस होता.
हो तेवढं पाऊस होत.
हा खूप पाऊस होता ट्रेन वगैरे पुरत. त्यां पॅक एकदम. हो आणि घरातून बाहेरच पडायला भेटत नव्हतं म्हणजे पाणी एवढं होतं ना.
ते म् बाहेर जायलाच नको एवढं पाऊसच.
मग कसं कसं काय काय केलासा वो.
काय करणार मग काय घरी आहे दोन-तीन दिवस. होत ना मग घरीच होतो आम्ही काहीतरी कर. थोडा कमी आला किंवा बाहेर जाऊ दुकान वगैरे सगळं बंद आहे लोकांच्या दुकानात. वगैरे पाणी दुकानातो परत बाहेर. अ म्हणजे जे असे रोडच दुकान असतात ना.
हो हो.
त्यांच्या दुकान म्हणजे पूर्ण दुकानातून लोकांची घरं पण असतात रोड त्याची. च्या घरात घरात पाणी वगैरे सगळ्यांच शिफ्टिंग झालं. गाड्या वगैरे पार्किंगला लावलेल्या वाहून गेल्या लोकांच्या.
हा एवढा पाऊस.
हा एवढा पाऊस होता आणि आता. आता सगळं वाव वाहून वगैरे गेलं तर सगळं हे झालं आणि आता परत. हे झालं.
परत चालू परत गायब झाला ना तो आ. आता येऊन जाऊन आता आता पण मी माझ्या मुलाला शाळेत सोडली गेली होती ना. तेव्हा बरा पाऊस लागलाय. अर्धा तासच लागला एवढा पाऊस लागला ना परत भरला पूर्ण.
कुठला रस्ता वगैरे. सगळ परत भरला होता आता पूर्णच गेला. आता काहीच नाहीये.
आमच्याकडे एवढं नाही आहे पाऊस.
हा.
मध्ये दोन-तीन दिवस होत, मध्ये दोन-तीन दिवस होत पण एवढं नाहीये.
हा गावी कसं पाणी ना चिकडे तिकडे हे होतं. आपली जमीन वगैरे रिकामी असते ना तिकडे मुरून जातं पाणी मातीत वगैरे जा. घट म्हणजे. गटर वगैरे इथे काय होत माहितीे इथे स कुठे माती अशी राहिली. नाही सगळं पाणी नाही या काय करत गटरी वगैरे पूर्ण पॅक होतं ना पाणी. गटर वगैरे सगळं भरून भरतात ना सगळ्या पूर्ण पॅक होतात. आणि सगळं भरून ते पण येत. जायलाच हा वाट. हा तस झालाय पूर्ण रस्त्यावर. पाणी पूर्ण रस्त्यावर येतं ना पाणी असं. पूर्ण रस्त्यावर येतं मग रस्त्यावरच पाणी कुठ गटरी गटरी पण प झालेल्या असतात त्या कुठे जाणार तरी कुठे पाणी.
हो मुलास ना तरी जपा ढासं वगैरे येते.
हो ते तर आहेच पण म आणि कसं गटर गटरी पण इकडच्या मोठ्या मोठ्या गटरी असतात. त्यात छोट्या पण नाही. असत त्याच्यावर ना ते फुटपट केलेलं असतं आपलं चालायला. आणि त्या त्या त्याच्या खाली ना गटर असतात, मोठ्या मोठ्या गटर असतात आणि त्यावेेळेला तर धोका असतो मुलांना, म्हणजे कोणाला पण मोठ्यांना लहानांना धोकाच असतो ना तो कारण हा आणि त्यांचे हे पण असतात ना ते अ गटरेचे होल असतात ना ते पण मोठे मोठे असतात, म्हणजे पुरा एक माणूस जाईल त्याच्यात सहज असच पाय जरी घसरून पडलं तरी आणि त्या हो मोठा असतो तो खूप मोठा आणि त्यावेेळेला जरी तो माणूस पाय जरी चुकून त्याच्यावर पाय दिला आणि घसरून पडला ना - तर तो ना डायरेक्ट आतमध्ये असं हे होऊन जाऊ शकतो आतमध्ये
काय करायचं आणि मग त्याला मग
प्रेशर पण पाण्याच खूप प्रेशर असतं गट्रीजला पण मग काय करतात लोक माहिती असत त्यांना आता दुकान वगैरे त्या रोड पा फुटपाट झालं की लगेच दुकानं वगैरे चालू होतात ना.
हा हा
हम्
पण भीतीदायक आहे पण हे
हा मग काय होतं माहितीये अशा वेळेला ही लोक काय करतात ज्यांची त्याच बाजूला दुकान आहे ना ते लोक काय करतात तिथे आता गटरीत त्या तिथे होलचं झाकण उघडलेलं असेल नाहीतर तो होल फुटका झाकण त्याचा फुटका काय असं काय त्यांना माहिती असतं ना ते रोजचेच असतात ना तिकडे. मग त्यांना कळाल्यावर ना ते लोक काय करतात थोड्या वेळ ते मोठी काटी ना मोठ काहीतरी असं असं पूर्ण त्या तो म्हणजे तो होल वगैरे आहे ना पूर्ण पॅक करून ठेवतात. म्हणजे जेणेकरून लोकांना कळाव कि इथे गटरीचा होल आहे आणि तिथे जाऊ नाही म्हणून.
हा हा पण मोठ्यांच काहीतरी हे होईल ओ पण लहान मुलांच अवघड आहे की
त लहान मुलं कोण सोडतच नाही तसं पावसाच्या वेळेला जास्त करून आई वडील स्वतःच कोणा कोणतरी जातं स्कूलला सोडायला वगैरे अशी हे नाही करत आणि थोडी मोठे असतात तर त्यांना समज समजून आलेले असतात.
हा हा एकूणच भीती वाटायला लागलीय हह.
हो कोणाचा तरी फोन येतो हाह
हहह ह् म शाळा लांब आहे घरापासून?
नाही लांब नाहीय जवळच ये. जवळच आहे, शाळा लांब नाही जवळच आहे.
हा हा मग तुम्ही रोज, जात जावा आणायला.
हो जाते मी रोजच आात त्याला हो ते टीचर लोक सोडतच नाहीत तसे त्यांना आ पालक नसतील तर कोणतरी लागतच त्या लोकांना सोडायला लागतच
हा हा
स सोडत नाही तसे पण ते कसं अ हा आपल्याला पण भीतीच वाटते ना नवीन आहे तोपर्यंत भीतीच वाटते ना मुलांना काय समजत तर आता तीन चार वर्षाच्या पोराला थोडी समजत.
हो ते पण आहे. मेन आपला आहे
हॅलो हॅलो.
हॅलो.
हॅलो हा आवाज येतोय?
हां बो हा येतोय.
हा हा तेच ना मग मुला म्हणूनच भीती वाटते बघ म्हणून आणायला वगैरे जायला लागतं त्याला
हा हा.
बाकी तिकडे तसं काय नाही ना पावसाचं
बाकी आता नाही नाही इथं असं काही नाहीये. असं पूर तर येतंय पण एवढा असं तेवढं काही नाहीये भीतीदायक तसं हा पण म्हणजे इथं आमच्या घरापाशी पण ये जस जस लांब येतय
हा.
काय ते?
माझा आवाज क्लिअर येतोय ना तुम्हाला?
हा हो.
माझा आवाज येतो तुम्हाला क्लिअर?
हा येतोय येतोय. हा आवाज क्लियर येतोय बोला की
हा तेच मग मध्यंतरी तुम्हाला माहित हो तुमचा पण येतो. मध्यंतरी तुम्हाला माहिती हे पडलं होत बघा पाऊस अह अह पूर आलेला आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये
हां हां.
मोठा पूर आलेला आणि लॉकडाऊन पडायच्या आधी आला होता. हॅलो
हां हां हो हां हां. हां बोला की
हा.
हॅलो.
थांबा एक मिनिट हां. माझा आवाज येत नाही का?
नाही तुमचा आवाज येतोय मला क्लिअर येतोय आवाज. हा तुम चा आवाज क्लिअर येतोय
हा हा तेच मध्यंतरी आलेलं ना मोठा आलेला पूर महापूर आलेला खूप अवस्था बेकार झालेली लोकांची त्यावेळेला
हां हां. अ अवघड आहे खर तर असं पाऊस पडायला आला करायला आलं की
ते तर आहे
हॅलो.
हो.
तुमचा आवाजच दूर दूर जातोय अस जवळ नाही आहे लांब लांब हा तुमचा आवाज दूर दूर जात असं
हा आता येतोय? हॅलो हा.
हां बोला की
हां तेच ना मगं. ते अ तेव्हा पण लोकांची किती पावसामुळे नुकसानी वगैरे झाली होती.
हां होय. नाही पावसामुळे जरा असं होतय ते पण आता मध्ये दोन तीन दिवस पाऊस कमी होतो काय वाटलं नाही आता आणि चालू होणार ना आता पाऊस
हॅलो.
झाला ना आता लोकांची शेती हॅलो.
हा होय हम्म तुमचे शेत हां बोला की
हा लोकांची शेतीची काम आहेत ना ते जरा हॅलो.
हा बोला कि तुमचा आवाज येतोय मला.
हा मग लोकांची शेतीची काम आहेत ना आता सगळं तर जरा लागल असत तर जराशी काम पण झाली असती हम्म. पण आसा पावसा आसा गायब मध्ये गायब होतोय. मध्येच गायब होतो मध्येच येतो त्याच्यामुळे काय लोक पेरणी करतात परत पाऊस गायब झाला की मग काय उगवुन येणार काय असा पाऊस चालू झाला राहिला तर
हा होय बरं णि जास्त पण अ पाऊस पडला की पिकांना नुकसान पण होतय ना ते.
हो ती तर हाय. पण लोक काय करतात आता पाऊस पडतोय ना आता पेरू पेरूया आणि पेरलं आणि परत पाऊस बंद झाला कि मग ते सुकून जाते पेरलल. मग मग पेरूच नाही न त्याच्या
हो ते पीक आलेल सगळं हेच खराब होऊन जाणार त्याला
हा आणि आता कस हम्म.
या वर्षी पाऊस किती लेट आला जुलैमध्ये चालू जूनमध्ये चालू होणारा पाऊस जुलै म जुलै पंधरा उलटून मिळत नाही पूर्ण एक महि
होय पाऊस या वेळेस लेट जाला झाला
आणि त्यात तो पण आला म्हणजे एकदम होत नाही म्हणजे काहीच
हा. पण आता सध्या तर ते थोडं का होईना पाहिजे हो त पण आता स म्हणजे पूर्ण चार पाच दिवस क नव्हतंच पाऊस आसं ऊन पडल्या सा तर होता पण आता कालपासून जरासं चालू झालंय.
हो तेच ना. काल इथ इथे रात्रीपासून लागतं एवढा जास्त नाही बारीक बारीक लागतोय.
हा हा मी कॉल करू का?